जय श्रीराम आणि, झालं का तुझं सगळं
हम्म दूध चाल की साईन नाही ग रात्री घटून दुध द्याय लागते. बोलकी सांगते आज कोणते विषय
उपवास वगैरे काही करतेस का नाही?
नाही करत उपवास.
मग ते हच एखादं व्रत वगैरे अस लक्ष्मीच? वैभव लक्ष्मीच वगैरे
नाही ते हारतालिकेचा करते तेवढा उपवास
हा हरतालिकेचे सगळं करतात माहिती? शक्यत सगळे जण ते करतातच. वै भूलक्ष्मीच पण ते तसं केलं तर अवघडयचसं ती त्याला काही काही पाळायला लागतय ना.
मला नाही का माहिती मी नाही काधी केले.
हम्म आवाज थोडास मोठा येऊ दे की लहान येतोय जरा
हो का बरबर
हा आहे की मोठाच आहे माझा आवाज
हा हा
तुझ्याकडनं मोठा कर मला वाटते आमदारचा
हा हा करते् वैभव लक्ष्मी जरा अवघडे पण आहे मार्गशीष महिन्यातलं जरा सोपं आहे बघ लक्ष्मीचं व्रत करायला
हम्
हे मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून ते अं कधी चार येतात गुरुवार कधी पाच येतात
हम् ते पाचवा काय आमोशेलाच येतोय.
बऱ्याच वेळेला येतोय आमोशेला पण गुरुवार ते कॅलेंडरवर लिहिलेलं असत ना कि भाद्रपद मग आपण भाद्रपद असला की मी तर करते बाबा त्या दिवशी तर बऱ्याच बायका करतात बऱ्याच बायका म्हणतात अरे अमावस्या म्हणून करत नाही असंय पण करायचं
हिऑफ टंनट
करायचं अं उठायचं लवकर जरा नेहमीपेक्षा आपल्या आणि पाच झाडांचे डहाळे तोडून आणायचे
हा हां
हम्म मग घरात ते पाच डहाळे कोणतेही चालतात ते आंब्याचं फळांची पाच अं सफरचंद हेच हम्
कोणते पण चालतय की
हा शीतफळाच चालतंय अ त्याच पेरूच डाळिंबाच हा
हम्
फुलांचे पण चालतात फळांचे फुलांचे आणायचे आणि घरात आणून की नई पण अगोदर देवाची पूजा आवरून घ्यायची आणि नंतर साईडला पाट मांडायचा त्याच्या बाजूला एका आणि पाटावर अस साळी किंवा तांदूळ टाकायचे आणि त्याच्यावर कळशी ठेवायची पाण्याने भरलेली स्वच्छ पाहिजे तांब्याची असायला पाहिजे आणि त्याच्या भोवती अशे आठ कुंकवाचे हळदी कुंकवाचे बोट उठवाय जसे
हम्म हम्म
हम्म कळशीला ते कळशी मध्ये पाणी भरलेलं असतय त्याच्यामध्ये पैसे टाकायचे मोती सुपारी मोतीपोवळे हां ह दुर्वा घालायच्या त्याच्यामध्ये हळदी कुंकू वहायचं आणि त्याचे त्याच्यावर त्या आंब्याचे डाहळे आणि पाच खाऊचे पानं आणले तरी चांग असं साईडनी लावायचे ते
हम्म कलशासारखं करायचं म्हणजे कलशच कलशाची पूजा करायची
अ कोणते पान लावत नाही नुस ते डहाळेच लावतात पण ते खावचे पान लावले तरी
आता ते नवीन काहीतरी पद्धत झाली ते मुकोटे बसवतात आता.
हो नवीन पद्धत आली ती ते नारळ आपण बसवतो ना मग तेच नारळाला ते कापड बांधून असं मुखवट तयार करतात ते. हम् हा आणि त्यामुखवट्याच्या मागे नारळ ठेवतात. मग पण नारळ हा महत्त्वाचा आहे ना? त्याच्यावर ठेवण त्याच्यासवरर मुकोटा बसवतात आहे.
हम्म हम्म हम्म
हम्म आणि मग ते कलश स्थापन केलं कि त्याच्या जवळ समाई लावतात.
हा
हम्म ते आठ बाजूला कुंकवाची बोट लावायची परतक्ष लक्ष्मन महा असं म्हणत पूजा करायची महालक्ष्मयन महा. ॐ महालक्ष्मण मास निरंजन लावायच. धूप आरती. करायची आणि ते. लक्ष्मी व्रताची कथा असते ती वाचायला लागते आणि ती वाचल्याशिवाय ते पूर्ण होत नाही. व्रत असं करत हम् आणि आपली आड. ली काय तर आपण पूजा नाही मांडली तर दुसऱ्यांच्याकडून मांडून घ्यायची. आणि कोणी नसेल तर निदान आपण जर समजा पूजा नाही काही कारणाने मांडलं. शकत नसलो तर वाचायची कथा आपण. उपवास केला तरी चालतो पण मग फक्त पूजा. नाही मांडली तर मग अडचणीच्या वेळेला चालते असं
हम्म हम्म किंवा मग शेजारी कोणाच्या करत असतील तर तीथे जाऊन ऐकायची
हा तस ऐकली. तरी चालते वाचली तर चालते वाचल्या वाचायला काही दोष नाही ना. आहे मग ते अ ती करायची नंतर पूजा झाल्यानंतर लक्ष्मीची प्रार्थना करायची. लक्ष्मी म्हणजे आपण फक्त लक्ष्मीचीच प्रार्थना लक्ष्मी साठीच नाही तर आपल्या घरादाराला सौख्य लाभण्यासाठी. मुला बाळांना सौख्य मिळावा म्हणून. हा मग सुध्या. काही गाईची पूजा पण करतात काही काही जेव्हा लक्ष्मीला. दिलेला नैवेद्य असतो ना तो गाईला चारायचा लक्ष्मी म्हणून. असं करत हम्म मग ते गाईला चाल. आपला ना कि मग व्रतच म्हणजे पूर्ण होते म्हणतात आता बऱ्याच ठिकाणी गाय असतात. नसतात मग आपण कुणाच्या तरी हाताने एवढं गाईला चार म्हणून असं द्यायचं.
हम्म
हम्म काही काही जण तर रात्री जागर पण करतात. हम्म
आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवार असल्यामुंळ ते काढत पण आहेत ना कोण कोण पूजा?
काढतच नाही ते शुक्रवारी असल्यानंतर. अ तसच ठेवतात पूजा ल. लक्ष्मीचा वार आहे म्हणून आम्ही पण ठेवतो. दुसऱ्या दिवशी पण पूजा तशीच करायची असे चार, चार गुरुवार आले तर. चार गुरुवार करायची व्रत व्रत करता उपवास आणि. पूजा पण असं आहे मग. ते व्रत्ताचं जर अं. उद्यापन वगैरे पण करतात काही काही जणं काही काही जणं उद्याप. पन केलं नाही तरी पण चार पाच असं कुमारिका बोलवतात. आणि त्यांना ओट. टी वगैरे असं अं म्हणून. अं पुस्तक वगैरे पण देतात असं हे. लक्ष्मी व्रताचं अं पाच-पाच पुस्तकं. त्यांना काहीतरी बांगड्या वगैरे अस आपण काहीतरी भेट द्यायची. जेवायला द्यायचं.
मग हे काय मार्गशीर्ष महिन्यातच सुरुवात करत्यात का?
मार्गशीर्ष महिन्यातच असते ना लक्ष्मी व्रताची कथा ही म्हणजे पूजा आणि मग ते कुमारिकांचं महत् त्त्व असते ह्याला कुमारिकांनी पूजा पूजा करायची असते हा. तेव्हापासून आपण लग्ना च्या आधीपासून करतोय. लक्ष्मी व्रताची का पूजा वगैरे हम्म आता हल् ल्ली मुलींचं कसं कॉलेज शाळा असल्यामूळं त्यांच एकदम व्यग्र जीवन झालंय ना हल्ली बऱ्याच मुली करत नाहीत मग असं आहे.
हम्म बरोबर.
त्यांना ते पूजा करायला पण वेळ नसतो पूर्वीपासूनची परंपरा खरं ती किती छान आहे.
हो.
लक्ष्मीवताची
हम्म.
हम्म ह्या वृत्ताने आपण सुखी होतो. म्हणजे भावना आपण जर व्यक्त केली तरी पण आपल्या कितीतरी अम आपले अ
म्हणजे श्रद्धा महत्त्वाची आहे असं काही म्हणजे - हेतू धरून पूजा करायची नाही हम्म
आपल्या विचारसरणीशी पूर्ण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह होत जातील. काय म्हणतात त्याला अम सकारात् त्मक हा तेच शब्द मी शोधत होते. हम्म लक्ष्मीने हम्म मग ते पद्यपुराणामध्ये पण सांगितले. लक्ष्मीनी कि मार्गशी महिन्यात माझे जे व्रत करेन त्यांना मी सुखी ठेवेन. सुखी करेन असं
हम्म हम्म
हम्म
आणि ते अ असे लक्ष म्हणजे अस् अष्टक वगैरे पण आहेत ना महालक्ष्मी अष्टक आहे. आणि काय श्रीसुप्त आहे.
हो खूपच छान आहेत सगळे लक्ष्मीचे स्तोत्र खूपच छान आहेत परत त्या देवीच्या लक्ष्मीची आरती पण खूप छान आहेत ते
हा ते ललिता स्तोत्र एक कायतर आहे आणखीन एक दुसरं कोणतं गं ते नेहमी तू म्हणतेस ते
ते कथेमध्ये कसं सांगितलंय हा कणकधारा स्तोत त्र की नाही ते लक्ष्मीला अं प्रार्थना केलेली. की अम तो एक ऋषी आहे ना अ मागायला गेलेला असतो एका बाईकी च्या घरासमोर दक्षिणा मागायला गेलेला असतो मग तिला काहीतरी द्यायचं असत. खूप इच्छा असते आणि तिच्या घरात काहीच नसते ती खूप गरीब असते आणि मग ती आज जाते आणि बघते तर ति ला एक छोटसा वाळलेला आवळा घरात सापडतो. मग म्हणती माझी खूपच इच्छा आहे राहू द्या आपण हे तर का होईना देऊया. म्हणून ती अशी बाहेर जाते आणि त्यांना देते. मग त्यांनी ते काय त्या ऋषीचं नाव मला आठवत नाही पण त्यांनी ते कणकधार असतो तर त्या स्त्री साठी लक्ष्मीला प्रार्थना केली आणि त्यांनी त्याची स्थाप केली त्या कनकधारा स्त्राची आणि लक्ष्मीला खूप आ स्वरात त्यांनी स्तुतीसुमने वाहिली त्या स्तोत्रातून आणि त्यामुळं मग त्यांना धनसंपत्ता लक्ष्मी प्राप्त झाली असं ती कथा आहे.
हा.
ती बाई पण सुखी होती.
हम्म, हम्म, हम्म.
ती कणकधारा स्तोत्राची स्थापना झाली.
हा.
ते लक्ष्मी मध्ये अ लक्ष्मी सारखंच सगळ्या देवींच्या पण दुर्गेची आरती असते दुर्गाची छाणे
चालते मी तुला क नाही दुसरा कॉल करते मग त्याच्यामध्ये. तुला माहिती सांग जरा हम्म
अ अ आर्त्यांची वगैरे
हा मला माहिती सांग पुढच्या कॉलला.
चालेल ठीक आहे.